हा.
हा येतोय आवाज क्लिअर येतोय एकदम.
म झालं जेवणं?
हो जेवण झालं.
झालं जेवण आवरून बसली मी.
काय केलंय ना जेवायला?
जेवायला चपाती केली होती, मट्टा बनवलेला.
अरे बापरे मठ्ठा?
नंतर हां बेसन पोळी केली होती.
अरे वा वा एवढ्या पावसाचं पण मठ्ठा आंबट.
म आंबट नव्हत ग ताजं होतं ना ताक.
हम्म हम्म हम्म.
त्याच्यामुळे छान झालंत अस आंबट गोड हे भयानक तब्येत बरी नाही. त्याच्यामुळ ते बोलले मठ्ठा करा थोडा मग केला.
हम्म काल कधी आली परत?
कालला ग लय भारी झालं दर्शन आमचं
कस काय, कुठे कुठे गेलेलात?
आम्ही बघ सकाळी इथून निघालो ना घरातूनच पावणे सातला बाहेर पडलेलं
हम्म काल गुरु पौर्णिमेच ना
हा सव्वा सातची गाडी ती भेटली, सव्वा सातला बरोबर गाडी डी हलली. हो. त्याच्यानंतर बारशीतून गाडी बाहेर पडायला लागली, बर का
हा हा.
बारशीतून गाडी बाहेर पडायला की जे पारायण चालू केलं ते सोलापूर आल्याला पण कळल नाय. सोलापूरला जाय पर्यंत पूर्ण झालं पारायण.
कुणी केलं पारायण?
मी, मी आणि त्या दुसऱ्या ताई, दोघीनी पण केलं मग.
अच्छा म्हणजे मनातला मनात का.
मनातल्या मनात नेलत एक पारायण सीट वर बसून पारायण केलं दोघींनी बी आम्ही.
पाारायण म्हणजे?
वाचन केलं ग एकवीस अध्याय तेवढे वाच स्वामी चरित्र ते सारामृत.
अच्छा.
स्वामी चरित्र सारामृतला हाय ना रोजच पारायण आहे ना, ते ते एकविस अध्याय.
हम्म.
आता एक सोलापूरमध्ये उतरलो की लगेच गाडी लागली दुसरी. एवढी गर्दी गाडीमध्ये पाय ठेवायला जागा नाही.
सोलापूर पासून पुढं आहे का अक्कलकोट.
हा चाळीस किलोमीटर आहे की पुढे.
अच्छा!
मग ते पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी गाडीमध्ये त्या- आम्ही तर पायरीत बसलो. उभारलं होतो पायरीवर पाचसा बायका होत्या तेवढ्या पायरीवर नुसत्या.
हे सगळ्या तिकडच जाताय.
सगळे तिकड बहुतेक तिकडं आणि गुलबर्गा गाडी होती त्याच्यामुळे गुलबर्ग्याची सीट होती. ते आहे ते आहे.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
गाडीत पण काय वाटलं नाही तरी बायकाच होत सगळ्या देवालाच चाललेलो मस्त मजा करत गेलो.
हम्म
गर्दी मण काय वाटलं नाही काय नाही मजेत गेलं.
दोघीच जणी होतात का तुम्ही.
हा इथून आम्ही दोघी, बारशीला होत्या महिला पण आमच्या इथून दोघीच होतो आम्ही.
अच्छा किती वाजले जायला?
मग तिथे गेलो काय प्रसाद घेतला पेडांचा वगैरे परत, नारळ फुले घेतली. आणि लाईनी लागलो दहा वाजता तर लाईन साडे झाल्या तर बाहेर पडलं दर्शन म्ह तिथ अर्ध्या तासात दर्शन झालं. नंतर परत तिथं मग वट वृक्षाखाली नाही का ते म्हण म आम्ही वाट पाहिली.
्डाजाईना आणि तिसर काहीतरी होईल. हां हम्म
आणि पा हे पण केलं, जप पण केलं, अकरा माळी जप केला.
हा.
एक दीड ला तिथून बारा बारास तर वाचन पण झालं, नंतर जप पण झाला, साडेबाराला वगैरे बाहेर पडलं असेल तिथून, आपल जा प्रसादाला लय गर्दी होती मग. प्रसादला थांबल केळी तिथे भेटली नाई तिथ केळी घेतली खाल्ली.
हम्म
तीत वाटतात ना केळी, बरेच लोकांचं होतस. केळीवरच प्रसाद तोच प्रसाद घेतला आणि आलो आम्ही सोलापूरला. तिथ स्टँड वर गाडीच नव्हती, एक गाडी होती. बर का सोलापूर, न्यू गाडी होती उद्घाटन फुलांनी वगैरे सजवलेली होतं.
बरं
बस, तिचं उद्घाटन व्हायचं होत. एवढी गर्दी मनशील त्या गाडीमध्ये बायका कांची तर चेंगरा ढकला ढकली, चेंगरा चेंगरी, कातर फुकट होतं गं सोलापूर लाऽ
अच्छा, तुम्हाला जागा भेटली का नाही मग?
नाही, गर्दीमध्ये खूप पायरीवर पण उभं राहिलं जागा नाही, आणि ती गाडी हालायला उद्घटनासाठीऽ ते लोक यायचे होते, तिथून उद्घाटन आणि मग निघणार होते. त्या तोपर्यंत ती सोलापूर गाडी आलती त स्त्रिया त्या ताईना म्हटलं चला, कुठं बसता या गाडीची वाट बघत ना.
गर्दी पण मरणाची, आणि कुठं बसायचं किती वेळ ये लागेल आणि काय माहिती नाही ना कित वेळ
हो.
मग दुसरी गाडी आली त त्या गाडीतून उभा राहून च आम्ही कोल्हापूर पर्यंत , मग सोलापूरला खाल्लं नव्हतं काय?
हा.
खाण्याच्या अगोदर सोलापूरला एक दुकान येतय पवार, पी आर पवार म्हणुन.
तसलं. अच्छा, कपड्याचं दुकान आहे म्हणजे.
साड्या तिथे छान मिळतात ना, मग त्या ताईना म्हटलं मला माहिती नाही हाय म्हटल पण मी ऐ कोण आहे? लांब आहे का स्टॅन्डपासून, त्या बोलल्या नाही मी घेते साड्या ति नेहमी म्हटलं पाऊस पण नव्हता आणि वेळ पण होता ना, म्हटलं मग जायचं का थोडा बघून तरी येऊन नूसती झलक.
हम्म.
काटपदर साड्या कशात ते इरक
आवडला का नाही मग?
घेतली एक आणली की मग, गेलो तिथून मर कक्षाने बघितले, तीनी चारी मजले ऑफर पण होत्या.
अरे वा.
हम्, त्या कॅटपदरामध्ये ते मला एक आवडली इरकल मध्ये. ते इरकल साडी. हम, मग.
किती वेळ लागतो अक्कलकोटवरन वाशिला जायला?
अ बार्शी ते सोलापूर ना.
जवळ जवळ दीड तास लागतय. वि नावहात गेलं तर, नॉनस्टॉप असतात ना गाड्या त्या. आणि दुसऱ्या गाड्या गेल तर दोन तास लागतात. आणि तिथून एक एक तास.
म्हणजे दोन अडीच तासात पोहचतय तिथं, आम्ही बघा आता सव्वा सातला इथून गेल पण दहा वाजता ते तिथं पोचतो आम्ही दहा पावणे दहा दरम्यान. इथं सात साडेसात झालतेत दोन अडीच तासात गेलो आम्ही तिथं.
लवकर पोहोचताय मग.
हम्म आणि चांग रोड चांगलेत ना गं हायवेचे. त्याच्यामुळे सुपर जातात गाड्या कुठल्याही गाडीन जा.
चांगलं आहे मग.
हम्म.
आणि मग घरी कोण होत बाबांजवळ.
बाबा होते एकटेच. सालू आले, स्वयपाक. वरी करून गेली होती पापाई जेवले आणि झोपलेत
हम्म हम.
बाबांना कशाला लागतय फोन असतात आपले एकटे निवांत..
तब्येत कशी आहे तुमची आता.
हम्म आता जरा आहे बरी आज.
कस काय असं झालं, पावसात भिजलेले का?
नाही ना, ते फ्रीज मधलं खाण्यात आलं ना त्या दिवशी
काय खाल्ल बाबांनी ते पण फ्रीज मधलं.
फ्रीज मधलं म्हणजे कसं माहिते का आंबे आणले होते गं बाबांनी.
हा हा हा.
ते आमरस केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होत.
अच्छा!
गार खाण्यात आल्यामुळे त्यांना बहुतेक बर का त्याने त्रास झाला असेल.
हम्म वातावरण खराब आहे ना, पाऊस आहे का तिकडे? हो, लई दंगा चालला
हम्म हम्म मग आज ना आभाळ भरपूर आहे पण पाऊस नाहीे, असं वाट- -तय पाऊस येईल म्हणून पण अजून तर काय नाही बघ टिपका हा बारीक बारीक येतोय बाहेर?
मग काय शेतात पेरणी केलीये का नाही केली.
पेरणी नाही
ह्या वर्षी पेरायचं नाही. त्याने निवांत पाऊसच नाही काय पेरायचं, आता बारीक आलाय बघ बाहेर पाऊस.
मग काय असंच ठेवायचं का काय शेत?
हम्म.
पुढच्या म्हण्यात आता जवळ आली ना पेरणी दसऱ्याच्या वेळेला पेराव लागत ना पुढचा गहू ज्वारी आ
हा हा हा.
त्याच्यामुळ आता उशीर होईल ना आत्ता पेरलं तर उशीर होतो मग पुढच्या पिकाला त्याच्या म आता नको. म्हणून तर उशीर झाल?
मग काय थोड्या निवांत असतील बाबा आता?
हं निवांत आहे?
या म्हणावं ना मग इकडं.
हम्म.
इंकडे या म्हणाव त्यांना.
अग्गबाई हा पिंजरा सोन्याचा कुणी नेला उचलून तर
हम्म बरोबर आहे ते पण
ह हं हं हं इथं दारातच असतो लटकवलेला.
खरंय खरंय.
मग. बाबा सोडत नाहीत घरात हम्म हम्म हम्म.
बाबा सोडत नसते तर तू तर सोडू शकते ना?
मी सोडू शकते मी जात
पुराले
मंग बाकी जेवण केलं काय खाल्लं.
मी चपाती लोणचं डाळ मिरची चूरा, केलेला मुगाच्या डाळीचा
अरे हेच रेकॉर्डिंग नंतर ऐकताना. अशी मजा वाटते हसायला येतं ना
काय माहिती तुम्ही केलेत काम माझं तर पहिलाच वेळ आहे.
हे चेक कराना आता मी चेक करते की नाही ते बघ ते ना हसायला येत.
सगळ्यांचं सगळं ऐकून का.
लय वेगळ्या वेगळ्या भाषा एकतर कळतच नाही लवकर.
हु येईल येईल मला पण, येईल आत्ता.
येणार की आता हे झाल्याच्या नंतर येईल ना पुढच परत
हो
माझं आज चालू झालं दोन दिवस बंद होतं काम.
हं.
आज झालेय सकाळपासून
कर कर, मग
हो हो
चालतय ठेऊ का मग.
हो ठेवा की पाच मिनिटांनी कर जरा
ठीक आहे किती राहिले